हो रानाचि किम्मत आता हायेच रे एका एकरला आमच्या हीत आता त्याला वाट नाही काय नाही तीस लाख सांगत्यात आणि सगळं सोय तेन आहे तिथं पन्नास लाख एक एकर ला सांगतेत त्याने चाळीस लाख असाय आणि प्लॉट त्याच्यापेक्षा प्लॉट महागायत आता जमखंडीत एक
हो हो.
ते होतय त्यात म किमती वाढल्यात आता तेल वाढल, डीझेल वाढल, पेट्रोल वा लं म सोनं वाढलेच सोनं एक लाख एक्याऐंशी हजार झालय
झालंय होय. हम्म
मग घ्यायसारख काही आहे
मागलय होय. ह आणि काय तर करून ते
हम्म चालतय की, घेण गरजेचच हाय भविष्यात लागणारच हाय. पैसा बघून चालत नाही
हो पुढं काय नाय बघा, निवां
हंम्म उकडायलाल चार वाजेपासन इकड पण निवाळलय
इकडं एवढं काय नाही थोडय परत चालुये, काय करायच?
होय होय येतोय एखादी वेळ काय सांगता येत नई त्याच आम्ही ज्या दिवशी बाहेर झोपतो त्या दिवशी रात्रीच एक चार थेंब येतय परत उठून आत यायला लागतय
बाहेर झोपताय
हंम्म आत्या-मामा तुंम्ही बाहेरच झोपताय दादा रोजचे
हो
उकडते घरात लय सिमेंटचा पत्रा हाय गार होत नाही लवकर वर तापतोय लय
हो हो कंजूस
ओ
पैसे द्याल्यात
बच आम्ही आणली
आणि काय मग?
हॅलो
हा
आणि अ हे केले काक कोण नसहे म हॅलो आमच्यात पण मी आता बसती बाहेर
होय ह हा
आणि पंख्याजा वाऱ्यान डोकं दुखतय
अंग फुकते पंख्याच्या वाऱ्यान
ते गुड नाईटच्या त्या अगरबत्त्या लावल्याना रात्रभर निघते रात्र निघतय तेवढ्या आणि काय मग
खाऊन बघ जरा जरा खाऊन कसं लागतय बिस्किट आहे
पिल्ल्या आमच मांजरा ला अजिबात घरात बसू देत नाही उचलून कट त्यांच्या खाली टाकतय त्याला बघवतच नाही नको ते टाकू पाय बाळा नको असूदे पट्याच्या खाली टाकतय मारतय
चावत नाही का ते?
चावत नाही लाड काय मांजर त्याचं
हा हा
नाही आम्हाला पायल धरतय हा आणि आमच्या झाडाला आंब लय लागलत ह्यावेळी पीक काढून पिकतं घालून शिकरण करून खाल्लं आणि आता आमच्या इथ बंदर मामा येणार हाय आणि ते आंब सगळं खात ते आमच माकड म्हणून आम्ही सगळ काढलेत आणि पोत्यात घालून ठेवलेत झाकून आमच्या इकडे माकडांची टोळी आहे.
हो हो
मग
जेवण जेवण कितीला करताय?
जेवण दहा वाजता? जाऊन हितंन
कितीला बंद करताय दुकान तवर गिऱ्हाईक असत्यात
असतय मस्त दहा पर्यंत बसलं तरी येते
हां
आणि लवकर आहे जायच असतय की
हामं झोपायला पाहिजे दिवसभर झोपत नाही नाही धंदा म्हणल्यावर तसं कुठलं तरी एक सोसायला लागतय
हो मी काय नाही लवकर उघडायला उघडायला मी येत नाही एवढ्यासाठी
टाकायच नाही बाळ शहाणं बाळ आहे
बघा मी सांगतोय
हा हा
गेल्यावर काय काम असयत? केलता
हम्म
बोलायला कोण अस परवा परवा फाय ठेवलेला
म्हण रडाय काय झाली रडतेस
आमच्यात बी तसेच आहे ते आमच्यातबी आहे ना तसच करत्यात रड त्यात
नाही आता दिलतो कट्ट्याच्या खाली फेकून दिला
मागा अस कट्टा आहे त्याच्या खाली माती धुण्याचे पाणी ते पण जात य कट्ट्याच्या खाली फेकू फेकून दिला मग तुम्ही एक बिस्किट खाल्ल्यावर धर दे म्हणून माग लागलाय
तिकडे त्यांच्यात जात नाही का
जाऊन फिरून खेळवून आला आता
पंच त्या माधुरी काकी तेंच
जाते सगळीकड तिकड नाही जात आता हिथं घर बांधायला त्यांच्या घरी जाते.
बांधालय?
तिथं त्यांच्या आम
ह् ह् मायाचीच आहे आणि ते पलीकड च ते हे उमा काकु किती इंच?
कोण?
उमा काय उषा काकि थे तुमच्या घरा लागून त्या हा ते बोलतात? ह.
होय
जातोय का त्यांच्यात हा हा त्यांच्या पोरग्याच लग्न झाले त्या
नाही बघाय लागल्यात
ह हा
वायरमेन आहेत ते होय मोठ वायरमेन छोटा काय बरं कपड्याच्या दुकानात जात्यात होय गव्हर्नमेंटच की
दोन का तीन पोर आहेत ना
दोन
पण पोरी नाहीत ना का
नाही ना
हूं परवा त्या याचा पण वाढदिवस होता.
कुणाचा?
ड्युटी मास्तरच्या नात
होय होय मोठ्यानं केला की त्यांची ते ते गणेश चि सासू आत्तीला म्हणली होती पुरगीचा वाढदिवस काय करायचं काय त्या दिवशी आती आर बी ला गेलती आणि आज वाढदिवस आहे. हॉल मिळाला नाही. तिथं बुकिंग झालंय आधी उद्या करणार आहे म्हणून मोठ्याने केलाय की
हो मोठ्यान केल मम्मी गेलती जेवायला
हा काय होत जेवण हूं हूं
सेल सेलिब्रेशन
हूं छान केलत
छान केलत स
हा आणि ते तिजी बायको तिथलीच हाय ना हा मग तेे मम्मी म्हणली म्हण तिथे गेल्यावर ना.
हा
त्यान फोन केलता. येणार हायस काय, काय घेतल्यास म्हणून.
हम्म
तर मम्मी न अस असं घेतल म्हणून सांगितली. म्हणताना लगेच, ह बायकोला घेतला.
हम्म
कपडे घ्यायला लावून दिला.
हम्म
सेलिब्रेशन पॅक आणला. आणि मग, दारापाशी आणून उभा केला.
हम्म हम्म
मग मम्मी ते गेल्या दोघीजण मग आली परत ना.
हम्म हम्म
मम्मी म्हणली म न आपल्या दादाच कधी व्हायच लगीन.
हा,
आपल्याला कधी हौसमौस करायला मिळायची.
हम्म हम्म होईल की आता वेळ आले. वेळ आल्याशिवाय कुठली पण गोष्ट होत्या काय, मग सविता, कविता त्या दिदीच पण,
हो. बाळ झाल नाही ना होय ना अजून ते परवा आलती तिथ येत्या घरला मी त्यांच्या घरला
हम्म हम्म
ते गौरी दिदीच्या लग्नातल फोटो तेन लावायचं, गौरी दीदींच लगीन झाल की नीट, त्या स्वराच्या पण डोक्यावर परिणाम झालाय
काय माहित नाही बाबांना आपल्याला काय करायचय लोकाच आपल्याला ह्यला काय झालय त्याला काय झालय
मला आईन सांगितल्या
तीझ्या कशी प्रेत एक ना एक बातम्या असत्या
होय
पर ते हे वारला नाय का?
कोण?
हे सोनीचा भाऊ ते पण मला तीनच सांगितल
हूं हूं आणि काय म
काय नाय
हो हो केला काय च्या बनवला
हा
च्या बनवला काय म्हटलं
च्या केला आता गिरायक नाई बसलोय
बरं
हूं
बरं बरं
गिरायक नसले की आणि उठायचो
हूं हूं
मालिक्या
गिर्‍हाईक आले की आणि गरम करायच आणि द्यायचं
नाय नाय थर्मासात वतलेल अस तेच त अजून
पुढच शोधून द्यायचा हूं हूं म ते ग्लासमध्ये देताय का ते कप मध्ये
कप मध्ये हाफ पेपर कपात आणि फुल चिनीमातीच्या हा ओके ओके